हॅलो बोल आता मी तर चाल्लोय काय करालीस झालं जेवण बिवन
झाल ना
आहं
तुमचं झालं का?
घारना आता
हो कां
हा कॉलेजला नाही गेले का? कॉलेजला नाही गेली?
नाही कॉलेजला नाही येेलं म्हणलं घरीच आहे आज. ते प्रॅक्टिकल ऑफ होत ना मग नाही गेले लेक्चर साठी
हो कां
हम्म
ते
मम्मी न ते घरी आहे ना
हो का हम्म
नाही सांग ना आपल्या घरी
लयं चाललंय गं
हा
कुठं होती मग आता लोक
हा निश्च़ितं घरी
हां का! बरं तब्येत बरी आहे का?
बरं हे
ऐकना कॉलेज कसं चालु आहे
बरीं का?
बरीं ना माझी पण. हो का! काय म्हणते मग अजुन. हॅलो
रुद्रांती कुठें गेली म्हंटल.
शाळा चालु झाली ना आता. हम्म! आता दीड महिन्यापासून घरी होते आता झाली चालु
हां
काय काम चालूयं घरी?
काम काही नाही आता पोहच.
हों का!
हो झा काम
किती खतं बित टाकणं
हा.
हों का
हम्म
बरं मग काय आराम आहे.
हो.
अं हो कॉलेज ला रेगुलर नाही जात का मग तू?
जाते ना.
आज कसं काय घरी ये?
मगचे रातात.
हो का?
बरे मग काय?
ह. असं मग साडेबारा वाजेला कस थांबला लगत.
हो का?
सोबत रात कोन जायला? हॅलो! आवाज नाई येत.
माझं काय चालू तुमचं?
काही नाही, आताच आवरलं घरातलं काम, बसेल होते. म्हणलं मग आता एक कॉल करून घेऊ पर त मग त्याचे दिवस झाल्यावर चालत नाही. हम्म. तुला टास् आला का? तू पं कर मग माल नंतर कॉल.
हां.
हो करून घेऊ ते एकमेकीला.
कररी ना मी
ह.
आणि मग तिथं वर काऊन नई राहात ग मग? येऊन जाऊन करते कॉलेज ते तच रायचं ना?
तेथ परवाडत नाही रायला.
कास काय परवडत नाही? येऊन जाऊन किती खर्चला आणि येऊन जाऊन नाही लागत का? रोजचा शंभर रुपये खर्च होत असल.
नाही.
मंग?
तीन महिन्याची पास काढेल ना.
हो का?
हम्म.
पास म्हणजे मग, सिटी बस नाही आपली रेगुलरची बस असल ना लालपरी?
हा, तीन हजार.
तीन महिन्याचे तीन हजार?
हा. कमी लागत्या, सत्तावीशे ऐंशी म्हणजे अठ्ठावीसशे रुपये. हम्.
पण मला असं रेग्युलर नाही जात ना तु कॉलेजला?
म्हणूनच पास काढले ना मग. तिथं गेल तिद महिन्या च्या महीन भाड भराव लागतं रूमचं का व्हाईना.
ह ते आहे म्हणा, पण मग असं पास नसते पण काढली तर समजा मग, आता तू कुठ रेग्युलर.
मग पास नसते काढीत, पास नसते ते गाडीत मग दहा दिवसातच हजार रुपय मिळवतय.
हा शंभर ऐंशी रुपये समजा हां हां येऊ
मंग रिप्लाय आला आहे. बाकी जास असंण
हा ते पणं आहे. बरं आहे मंग चालते
अशे तेवढंच तशेच तेवढंच
येऊन ते एकच होन हो समजा असे महिन्यांचे तीस वीस दिवस गेलीं दहा दिवस घरी तर दोन दिवसाचे हजार बरं आहे मंग काय असामहीना निघून जातो.
हा
हा अजून मंग काय चालूं आहे तब्येत बरी आहे कां. अ का थांबका
हम्
अ
बरं आहे का दमलेत
वरीचं ठेवायचां
हा मगबरेच ठाव आहे.
हम् हम् मम्मीचे बरे आहे कां
बरं आहे का तुमचा फोन आला दादाचा पण फोन आला हा
मंग फोन आल्यावर कसं काय बरी झाली
म मग काय किती दिवसा नंतर फोन केला होता
हो का नाहीं तर तुम्हांला लय ध्यान एत लगे तुम्हीं तर रोज फोन करी त्यां मला
आमच्याकडे नंबर नव्हता न तुमचा फोन नाही
ह म्हणजे काय आता स्पेशलच लागत आहटो आली तर माणूस कश्या वरून सल फोन थोडी लागतोय
मंग सेपरेट लागतोस ना टाइमात टाईम पणं झाला
हा ते आहे नां बरं तोत्या खाली जागा भरणार ह
का
हा काल गेलो होतों नां आम्ही
हा
तुला ये म्हणलं तर तू नाहीं आली
म माज प कोरो सय
मंग आता म्हणलं माहितीय आहे मंग कशाच म्हणलं जाती कॉलेजला असं माहित नव्हतं ना कॉलेजला जाशील म्हणून म्हणलं तर माहिती म्हणलं क जायचं आहे म्हणाला
आ तुमचं नक्की नव्हतं म्हणून नाही तर का थांबले असतीते
हा नाहीं हेंच बरायचं मागं पुढं हाव नाहीं हाव नाहीं चालतं त्यांच्या मुळ घडी थांबणं
म्हटलं नाहीतर येऊं का तेऊ कां
नाही राहिल जायचंच मनापसून जायचं होतं म्हणून मग गेलोच आता. चल जाऊ नेक्स्ट टाइम डबल.
हा
जाऊ म्हणलं परत डबल. कधी तरी अजून भर कुड
वाॉटर पार्कला शिर्डीला.
आता वॉटर पार्कला जायला आता पाऊसाळा लागला ना?
मग काय होत लागवडी करून पण आता लिंबाची आहे ना.
म म ना जो आपण आता नंतर ऊन्हाळा म्हधे. स्टार्टिंगला जायचं लगे आता.
का काम राहता ना?
नाही थोडं काम राहते एवढे,
गणपतीत,
हो जाऊ एक दिवस. का मग कंटिन्यू राहत मग आपल्याला कधी ये नाही राहत अस आहे ना ह
हा तेच
खाटू शमलाचा वास होती थला नवीन चालू आहे. आता लय दिवसात तुन अ खाटू शाम अजून लय बांधकाम चालू आहे त नवीन काही होहीनच अजून तर मग नंतर, दोन डबल पाहिला आता, नुसतं मंदिर होतं अजून असं दुकान ते बांध न चालूय तिथं. नंतर जास्त गर्दी राहिन मग तवाजऊ ना डबल,
हा
हम्म चम् जेवण झालं मग? हा का बर ये मग भेटाला एकंद दिवशी.
येई ना.
सावड होइन यायला?
कायधी येऊ म्हणलं. आत्ता आताला गाडी लागत.
हा का लाग ना आता. आता दहा मिनिटं झाले ये लगेच.
येऊ का?
हम हा ये.
हम्,